चालतय.
हॅलो, हा बोल. काय चाललंय?
काय नाही बसलेय टीव्ही बघत.
हां.
पाऊस आहे का इकडं ग? इकडं पाऊसय. हं. इकडे जरा गारठा पडलाय, पाऊसय थोडा.
हो हो हो.
हं. म्हंटलं तिकडं गारठा आहे का? पाऊस आहे का?
गारठा वैगरे काही नाही. पाऊसही नाही.
पावसाळ्याच्या दिवसात जरा काळजी घ्याय लागते ना.
हो होय.
हं हं.
ह ह.
जमीन म न ते भुई गार पडाय लागते. ते पायात जरा चप्पल घालायला लागत, नाहीतर मग सर्दी लगेच होते. पावसाळ्याच्या दिवसात हो. अ काळजी घेतली पाहिजे.
होय. बरी आहेस ना? हं हं हं.
हं. जरा ते
अ गरम गरम थोडस खायचं. हं. वरण भात वगैरे तूप-
हम्म
सुंठीचा जरा या दिवसात वापर करायचा जास्ती वरण भातावर सुुद्धा सुंठ घेतलेली खूप छान लागते पुड- वरण भात तूप सुंठ हा सुंठ गरम असते. चहामध्ये जरा सुंठ वापरायची.
हा!
हम्म अशा प्रकारे जरा त्या आहारामध्ये थोडीशी बदल ह्या वेळेला आता पालेभाज्या जरा कमी खायच्या या दिवसात बरं का- पालेभाज्या खायच्या नाहीत खूप- कारण पालेभाज्यावर- ते वात वाढण्याची शक्यता
होय आणि किडे पण असतात ना?
हो किडे असतात ह्या दिवसात.
ह
हो जरा ते वात पण वाढतो. आपल्याला कळत नाही नुसतंच आपण आपण म्हणतो पालेभाज्या खायच्या हिरवी पालेभाजी खायची हिरवि पण ते त्याचे काय काही हे असतात
व्हय अगं ते आणिक फुल कोबी सुद्धा असं उकडून अं पाणी टाकून मग ह हो नाही पण एक उकळी आणायची अन् ते वरचं पाणी टाकून द्यायचं पुन्हा फुडणी टाकायची
हम्म इतकं औषध मारलेल असतं फुलच बुडवतेत पूर्ण त्या औषधामध्ये हो मोठ्या मोठ्या त्या कोबी आणि ते हे भयंकर आळी असते त्यामध्ये आणि त औषधं त्याच्यावर जास्त प्रमाणात टॉमॅटो हा टॉमॅ टो कोबी फ्लावर ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रमाणात द्राक्ष या सगळ्यात अस पूर्ण औषधात बुडवतातच ते घस
होय द्राक्षावर तर फार असतं औषधं
ते घाताना सुद्धा कशाला चरचर लागतं
हम्
हम्म आणि मग त्याचे परिणाम किती वाईट होतात ग आता ह्या उन्हाळ्याला सरळ सरळ
तणाचं औषध त्या औषधावरच जगतात वर मोठे होतात.
हो!
नाहीतर काय
आणि पेस्ट्रीसाइड इतकं मारतात की काय विचार नको अन् त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत माहिती आहे का
हो
माणसांना लक्षात राहीना
हो
मेंदूचे आजार व्हाय लागलेत मेंदूच्या आजारांचं प्रमाण वाढले पार्किंगचे प्रमाण वाढले आणि मग ती औषधं दिली की अ वेगवेगळेच परिणाम त्याचे दिसून येतात
हो
हम्म वेगवेगळे परिणाम म्हणजे आसमबद्ध बोल न घाबरण काय दिसतंय असं वाटण. भास होणं हे सगळ्याचे त्या औषधांचे विपरीत परिणामाइत त्या पेस्टिसाईड वर जर औषध घेतली. तर मेंदूचे हे अनेक अनेक अनेक प्रकारचे आजार व्हाय लागलेत. सगळीकडं त्या हेच्यात पेशंट तेच
अगं पण सुद्धा औषध मारल्याशिवाय नाइ सुणार
नाइ ना नाइ ना.
अं व. पूर्वी असं नस पूर्वी असं नसतय बाई एवढं औषध
हा एवढं औषधं नव्हती माणसं राख मारायची राखेच हे करायचीत. काय काय करायचित. प्रचंड प्रमाणात हे हायत.
हं. पूर्वी एवढी औषध नव्हती बाई आता पीक सुद्धा औषधावर सगळं औषधावर म सो सगळं औषधावरच
हो ना औषधाशिवाय काय हेच नाही हम्म. त्यामुळे जरा काळजी घ्यायची भाज्या सगळ्या धुन त्या पाण्यामध्ये जरा मीठ, अं थोडा सोडा असं टाक कायच आणि सगळ्या भाज्या बुडवून टाकायच्या तेच्यात. बराच एक पंधरा वीस मिनिट चांगला अर्धा ते टपच एक करायचा आणि त्या टपामध्ये सरळ सरळ
ते घालून टाकायचं. एक दोन चमचे मीठ आणि एक चमचा सोडा. आणि हा धुऊूनच काढायचं ते काही इलाजच राहिलेला नाइ.
हो.
जे सगळं नाइ पण थोड्या प्रमाणात का होईना ते पेस्टिसाईड तेच्यावरच औषधाच प्रमाण जरा कमी होईल.
आता आता सगळीकडं तेच ते व्हिडिओ म्हणा जागरूक तमणा.
हं.
चालू झाली ना जास्त जास्त जसे पेशंट वाढतील तसे. हम्म त ते सगळं तसं करायचं घे. पायात जरा सॉक्स वगरे घालायचे गारठा चिरुणेम एकदा पायातनं गारठा शिरला की पांघरून घेऊन पण गारठा आवरत नाइ.
हो म कुडकुड तच नुसतं.
एक
अशा वेळेला म पिसवी पाण्याची जरा गरम करून. पाठीवर. पोटावर जरा गरम राहायचं थोडसं लहान मुलांनी म्हणा. वयोवृद्ध माणसांनी
जरा गरम राहिलं की मक
ह
बरं पडतय. अशा प्रकारे पावसाळा्याची जरा घ्यायची काळजी हा. तुमच्या तिकडं हा वदगारठा नाहीये ना आता? पण मध्ये होता तुमच्याकडे पाऊस होता त्यावेेळेला होय की नाही. मध्ये पाऊस होता त्यावेळेला गार वाटत होत. ह आमच्याकडे जरा आता पाऊस आहे. त्याच्यामुळे गार वाटतय सगळं हम् सकाळी पण झाला ता पण बारीक झिरझिर चालू आहे.
हम हम ह
हम्म त्यामुळे काय बाहेर जायला वगैरे नकोच वाट सगळ्या गोष्टी हा पावसा पाण य
मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत त्यांना सोडायचं आणायचं. कॉलेज चालू झाली आहेत.
हम्
जायचं यायचं पावसाशी संबंध येतो नाही म्हणून चालत नाही. म्हणून मग भिजलं केलं की जरा तुंठीचा चहा घेण ग चहा गेनं. गवती चहा पण मिळतो बाजारात.
हम्म
जरा आणून तुकडे करून वाळवायचं. त्याच चहा पिणं ते जरा अ हे एक होते गरम ठेवते कधीच
हम्म वायड्याला पण चालतय का खेळ
हो वाळल्यालं तर तुकडे करायचे. आणि टेबला ते फ्रीजमध्येध्ये ठेवायचं तसच पुडचूनडांडला की फ्रीज मध्ये आणलं कि ते जरा कोरडं होते थोडस. कोरडं झालं की तुकडे करायचे मिक्सरला पावडर सरळ सरळ काढायचे. हा सुगंधीचा हातायार होतो अगदी त्याचा, हम्म अगदी छान लागत त्या आता सुंठ घालायची, जरा दोन वेल दोन घालायचे, मिरी दोन घालायचे. आणि ते पावड हा हो प पावडर वाटून ठेवायची ती मग जरा थोडस एवढं एवढं चहामध्ये वापरलं की बरं पडतंय ना ते हम्म अशा प्रकारे
हो
रेनकोट घ्या, छत्र्या घ्या, काय करा पण ते काही भिजायचं राहत नाही भिजायचस भिजतायच माणूस गाडीवर हे चार कुट रेन कुटर हे पुरतव तेवी चार चाकी गाडी अस ते तर अस भिजयचं प्रमाण थोडंसं कमी पण तिथनं उतरून आज तर जायला लागत नाही ऑफिसमध्ये. त्यावेळेला पुन्हा छत्री घ्या. अशा अनेक कसरती पावसाळ्याच्या करायला लागतात हम्म
हम्
त्या म जरा काळजी घ्या.
हम बेंचीस घ्यायला
सगळ्यांचीच काळजी घ्यायला पाहिजे तसं नुसती म्हातारे अणसन मुलं म्हणून उपयोग नाही. जे कोण कर ती कर ती स व ते स्त्री घरातली तिन काळजी घ्यायला पाहिजे तरच ते बाकीच्याची काळजी घेत कि जाय हम्म मुगाचा वापर जरा करायचा खिचडी सूप त्यान सुद्धा जरा शरीरात गरमपणा राहतो मुगाचं प्रमाण कि नाही शरीरामध्ये वाढवायलाच पाहिजे ह
खिचडी किली तांदळल्या नंतर किती छान वाट
हो हो चांगलं वाटतं अगदी काहीच हे नाही हळद हिंग वगैरे घालून कोण साध करत कोण मसाल्याची करत
मगाच्या डाळगान जरी केलं तर चांगली वाटते
कडी करत गरम कोण त्याच्या बरोबर कोण दुधावरर ख वसात वेगग प्रकार कर पण ड पालेभाज्या टाळायच्या ह्या पावसाळ्यामध्ये आता म्हणजे दरवेळचाच पावस आहे मग ते पालेभाजीच प्रमाण कमीत कमी ठेवायचं पालेबाजा खाल्ल्यानं वात पित्त दोन्ही वाढत ह त्यामु सर काळजी घ्यायची
हो
हम्म तुमच्या तिथं भाजीला उजवळच मिळते का
हो मी ठीक आहे बहि
ह बरोबर शेतकरी असतात का कसे काय शेत
शेतकरीत पण असतात हे पण असत व्यापारी पण असत
होय काय हा हा बर बर बर आहे जवळच्या जवळ भाजी मिळाली म्हणजे ते एक बरं हल्ली ते भाजी आपला मागवून सुद्धा घेतात ऑनलाईन
हो
हा मग त्यामध्ये भाजी मागवली ना की काहीतरी फ्री ठेवलेलं असतं
मग भाजी मागवताना म्हणजे ऑनलाईन माग वायची मोबाईलवर
हम्म
आणि मोबाईल वूनच पैसे द्यायचे
हलवेय
मग तो माणूस घेऊ येत घरापर्यंत मग तुला सांगते त्या पॅकेजमध्येध्ये काय काय असते खोबऱ्याचा तुकडा आल्याचा तुकडा लसूण अ रोज लागणार जे काय लागतं भाजीला टोमॅटो
हम
असं काहीतरी पॅकेज असतं त्यांचं काकडी गाजर आणि सगळं चांगलं देतात असं मरळले गळला देत नाही टवटवीत देतात
हा ठीक आहे चालते प
आणि मग बरं पडतंय वापरायला
हा हा
हम्
हो काही सांग कर हा खल हॅलो हा हा चालत दष्ट्याला